हा हॅलो नमस्कार ताई कशा आहात तुम्ही
बस मजेत समर्थ कृपा आहे सगळी
हो ना हा समर्थांची कृपा अशीच सगळ्यांवर राहू द्या मी तर म्हणते हा आणि मी म्हटलं थोड आ हा तेच ना आपण का काही विषयांवर चर्चा करू का आज आपण काय करू ग्रामीण आणि शहरी जीवन मी याच्यावर चर्चा करूया का हॅलो हॅलो हा तुमचा आवाज मधे मधे कट होतोय ताई हा म्हटलं ग्रामीण शहरी जीवनावर चर्चा केली न तरी चाल बोलू ना हा म तुम्हाला कसं म्हणजे कोणत जीवन आवडत ताई ग्रामीण आणि शहरी मधे कोणत आवडतं तुम्हाला
मला तर ग्रामीण भागाचं जीवन जास्त आवडतं ग्रामीण भागाच जीवन जा स्त आवडत मला हो
हा मला पण आवडतं पण हो ना मला पण ग्रामीण भागातल आवडत हो हो आवडत पण मग कसंये आता आपण शहरी शहरात आलेलोय त्यामुळे काय होतं कि आपल्याला ग्रामीण भागात राहायला दहा पंधरा दिवस जास्तीत जास्त बरं वाटत
हो हो
आणि अ इकडे सवय होऊन गेलेली इकडची पण मग ग्रामीण भागातले हा शहराची ग्रामीण भागात कस अस ना की ताई शेती वगैरेचाच मुख्य व्यवसाय आहे कि नाही शेतीचा आणि त्याच्याबरोबरच जोडधंदा करतात लोकं तिकडे गाई म्हशी बकऱ्या वगरे कोंबड्या वगैरे पाळायच्या आणि किती छान वाटतं ना असं शेती वगैरे पाहून मस्त हिरवं गार अस ते अ आ आणि दूध आ दूध मस्तपैकी छान दूध मिळतं म्हणजे भेसळीचं दूध नाही राहत ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे जसं भेसळीच दूध मिळतय तसं तिथं नसतं म्हशी खालच. गाईचं मस दूध मिळतं कोंबड्यांचे पण जे अंडे राहतात ते गावरानी आपली कशी बॉयलर अंडी असता बॉयलर कोंबडीची आणि त्याच्यात हायब्रीड याच्यात जीवनसत्व काही नाही राहत आणि ह्या आपल्या गावठी कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये जीवनसत्त्व वगैरे असतं आणि त्यांचा तर तो व्यवसाय पण होतो ना शेतीला जोडून आणि उत्पन्नाचं एक साधन हा पोल्ट्रीफार्म सारखा व्यवसाय असतो आणि अ शेतीमुळे सगळीकडे कशी मस्त हिरवळ असते आणि अ छान न वाटतं राहणीमान कसं आणि लोकांचं गावातल्या एकदम साधं असत.
एकदम भ भारी मस्त वाटत पण तिथं सकाळी लवकर उठायचं लव कर स्वयंपाक वगैरे करून म नाश्ता पण होऊन जातो दुपारी जेवण पण होऊन जातं.
होऊन जातं
आणि परत शेतामध्ये बघायला बी छान वाटत तिकडे असं शेतामध्ये जेवण पण मस्त वाटतं गावा कडे
हा आणि घेऊन जातात ना ते लोक सका सकाळी जाताना भाकरी वगैरे बांधून घेऊन जातात आणि तिकडे मस्त जेवण करतात ते झाडा खाली वगैरे बसून अ ती चटणी भाकरी जरी असली ठेचा भाकरी तरी अगदी गोड लाग ती. तती छान वाटते.. का अच्छा ते खायला त्याच्यात खूप ह आनंद असत आणि झाड वगैरे पण भरपूर असतात ना त्याच्यामुळे कस प्रदूषण वगैरे पण नाही राहत. आणि कारखाने असं उद्योगधंदे वगैरे पण अ कमी प्रमाणात असतात, त्याच्यामुळे हवा अशी दूषित नाही. अशी प्रसन्न हवा असते. ह शुद्ध हवा येते आणि कसं लोकांच नाव त्याही ग्रामीण भागामध्ये कस असत आपापसात प्रेम जास्त असतं. एकमेकांविषयी जिव्हाळा असतो, आहे की नाही तुम्हाला?
हो हो खरी गोष्ट आहे ताई. ही तर खूप खरी गोष्ट बोलल्या तुम्ही. हा एकमेकाता शेतात बी वस्तू नाही राहिली तर घेऊन जाऊ माझ्याकडून
हा बरोबर आहे ना. मदत मदतीला तयार असतात एकमेका तसं शहरात नाही होत.
पेरणं असो या बी बियाणं असं, तर माझ्याकडे असेल तर घेऊन घे थोडंसं मुठभर. तुला खुटत असेल तर मग दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी त्या दिवसानंतर तर मग दुसरी वस्तू आपल्याला लागली कुठली तर तो स्वतःहून आपला देतो नाही ब
घेऊन घ्या हा तस शहरात नाही राहत ना पण मग तस शहरात काय होतं, हा तो तुझ तू तुझ्या तुझ्या मी माझं माझं. असे बघता आ तरी वस्तू साधी छोटी वस्तू असली तरी मागायला गेलो तर देणार नाही? घरात असते पण देत नाही म्हणजे हा फरक असतो ग्रामीण आणि शहरी भा शहरी भागामध्ये.
आणि ताई शहरी अ ग्रामीण भागामध्ये जर वस्तू एकमेकांना दिली ना तर त आपली गोडी पण राह आणि थोड आपल्याला जेव्हा टाइम पडला तेव्हा वस्तू पण मिळून जाते. आपलं गरज बी भागून जाते आणि ज्यांना गरज असेल ते आपण गरज देऊन त्यांची व्यवस्था होऊन जाते म्हणजे आपलं चांगलंच होत जातं बुवा एक प्रकारे
आणि काम सगळे पार पडून जातात ना. असं नाही होती बि ते का काम आडून जात. आणि त्याच्यासाठी धावपळ करायची इकड जावं लागतं तिकडे जावं लागतं असं काही नाही. सगळ्या वस्तू म्हणजे उपलब्ध होऊन जातात त्या त्यांना मदत करायची जी हे राहते ना त्यांच्यामध्ये तर त खूप चांगली आहे. भावनाची राहते मदत करायची, तशी शहरी भागात नस एकमेकांना मदत नाही करत, काही अपघात झाला काही झाला आपण किती ठिकाणी बघतो की लोक अक्षरशः फक्त मदत करत नाही. अपघात झालेला असतो माणूस पडलेला अस तो आणि व्हडिओ काढतात पण त्याला कोणी उचलायचं त्याची जबाबदारी घ्यायची नाही. पोलीस कं हेंड होईल तस होईल म्हणून प त्याला उचलत सुद्धा नाही. अ अशी गोष्ट आहे आणि शहरातल्या जीवन ना कस जरी आता आपण इथं सेटल होतो व शहरामध्ये पण ध धकाधकीचच जीवन असतं. सकाळ पाासून जी धावपळ सुरू होते. जॉबला जायचं म्हटलं तर मग हा लोकल ला नंबर लावा याला नंबर लावा. आणि पटापटा लोकला अस लवकर आवर
रिक्षा रिक्षा बघा म लगे ह ट्रेन बघ थोडी बस असेल तर आपल्याला बस टायमावर मिळायलाच पाहिजेल.
आणि वेळेच बंधन राहत आणि लोकसंख्या गॅस असल्यामुळे गर्दी पण खूप असते धकाधकी असते सगळीकडे आणि सगळ्या गोष्टी म्हणजे खूपच याच्या होन जातात आणि यांत्रिक झालेले ना लोक. लोकांना कसं झालंय शहरातल्या लोकांना भावना प्रेम जिव्हाळा असं काही राहिलं नाहीये. आपापसामज आपुलकी नाही राहिली जरी त्यांना शिक्षणाची सोय ते म्हणजे शणा हो त्या मनाने ग्रामीण भागामध्ये कमी असतात, शिकतात कमी लोक पण प्रेम प्रेमाचं असतं आपुलकीच असत हा. तेच ना पण मग इकडे तर शहरामध्ये तस नसत, फक्त शिक्ष शिक्षण घेणं, आणि यांत्रिकदृष्ट्या आधुनिक करण्याचा झालेलं राहत. सार असत हे असत त्याच्यामुळे मग हे पा नदांमध्ये, समुद्रामध्ये, कारखान्याच पाणी सोडायचं प्रदूषण होतं हवेचं. प्रदूषण होतं वाहनांची संख्या जास्त त वाढलेले त्याच्यामुळे ते प्रदूषण वेगळं हा प्लॅस्टिकचा वापर. प्रदूषण आणि श्वास घ्यायला शिद्धा. हो ना! प्लास्टिकच नको सरकारने तर बंदी आणलेली आहे प्लास्टिक व तरी, पण लोक वापरतातच एवढा दंड बस दिला तरी पाच पाच हजार रुपये प्लास्टिकच्या वापरावर तरी सुद्धा ते चोरून लपून वापरतात. आणि आपल्यासारखे लोकही मागतातच कॅरी बॅग नाही हे कर. तूमच्या कडे द्या ना असंच म्हणातना घरून घेऊन जात नाही पव्या. आहे. एवढं की ग्रामीण भागामध्ये करमणुकीचे साधन नस हा!
माझी बाला पूर्ण एका कशीवी टाकून अनभरचा.
हा तेच ना मग. इकडे असं नाही होत ना, ते कॅरी बॅगच मागतात कॅरी बॅग मध्ये हे द्या त ते द्या. अशा हो गोष्टी होत्या आणि ग्रामीण भागात कस आहे. छान येत संध्याकाळी सगळे असं अ एखादा ओटा वगैरे असतो त्या ओट्यावर बसतो. आणि सगळ्या ग मस्तपैकी छान गप्पा मारतात. आणि सगळ्यांची विचारांची देवाण घेवाण काहीच्या काही कोणाला काही संकट म्हणजे हे अडचणी वगैरे आहे, हा.
फोन आला होता, मग शेतात असं केल. म म तसं गेलं माझे भाऊ आले ते, म माझे दादा आले हो ते,
असं बोलणं होत, हा. तसे आपल्या शहरी भागात होत नाही ना? ह. शहरी भागात फक्त कशा लोक हे म्हणजे, हा आपल्या आपल्या फ्लॅटच दारबंद करायचं आणि आपल्या घरात हायच आणि नाहीतर मग मॉल ला जायचं. थिएटरला जायचं, सिनेमा बघायचं वॉटर. मज्जा करायची. हम् अशा गोष्टी ना हा.
आणित्री दिवसभर काम केल्यानंतरात्री परमाणात लागते तिथं ग्रामीण भागात
हा आणि यांचं कस असत अ मानसिक ताण जास्त ज असतो शहरी भागातल्या लोकांना. मानसिक ताण खुप राहतो त्यांच्या म्हणजे आज उद्या हे करायच असं धावपळ करायची हे करायची खर्च असं एडजस्ट करायचा, तसा ऍडजस्ट करायचा या, सगळ्या गोष्टी अस त्यांच्यावर खुप असा दबाव मानसिक ताण येतो, तसं हे ग्रामीण भागात नसतं. ग्रामीण भागात मस्त शांत, मस्त जीवन राहत त्यांचं. त्यांच्या त्यांना कोणताच मानसिक ताण किंवा नैराश्य वगैरे असं येत नाही. ग शहरातल्या लोकांना मग ह्या सगळ्या गोष्टीतुन काही काही समस्या आजार उद्भवायला लागुन जातात अशा गोष्टी असं वाटतं ना हा हम्म असं तरी पण मला आवडतंच ग्रामीण भागात आणि छान छान वाटलं मला पण तुमच्याशी बोलून. खुप छान वाटलं बर ताई
छान आहे ग्रामीण भागाच्या गोष्टी